कायं नाहीं बसले बोलं की
हो कायं नाहीं थोडं जायचं होतं बाहेर
हां हां
ते नाहीं जायच्यां मंग वेळं आहे कां
कुंणी कंड जायचं आहे
शथरं जरां जखंर गं खरेदी करायची होती त्यामुळें जायचं होतं तूं येशील कां मंग
चालेल की पणं कधीं जाणारं आहे
गेलेली मंदिरांत मी उद्यां शनिवार पणं आहे हं हे पणं नाहीं जरां काळशरी पुरंची त्यांच्यावर नाहीं
हम्मं हम्मं ठीके. चालते की जाऊ.
चार वाजता जाऊया.
चार वाजतां का? हम्म चालेल चालेल. जाऊ हां.
ह एक सहा सात वाजतील. चालेल ना तुला.
हां हां चाललंय. शीर झाला तर चालतंय. हो.
काम पणे. लकती काम क म करठे
हो हो ठीके. चालेल की.
होय. दुसरी कुठली अडचण नाहीये.
नाही नाही काही अडचण वगैरे नाहीये. मला जायच्या आधी फोन कर. मग आपण येते.
परत दोन वाजता फोन कर तील.
हां ठीके चालेल. चालतय. हां हां चालेल.